हॅलो.
हॅलो हा नमस्ते ताई काय म्हणत कशा आहात.
एकदम व्यवस्थित तुम्ही. म्हणजे पाऊस वगैरे काय म्हणतोय?
पाऊस सध्या नाहीये गरमी चालू आहे सध्या.
हो ना.
मे महिन्यासारखे गरम होते तेव्हा खूपच झाला.
हम्म, पूर आला थोडासा नंतर ओसरला लगेच. हा आता उन्हाळा सुरू झाला. पावसाळा दोन दिवसात संपून गेला.
हो हो आठ, आठ दिवस धो पडला ते असं वाटलं की आता लगेच जाणार नाही, पाऊस चालूच राहील.
चालूच राहील खरंच.
हम्म. खूपच गरम होते एवढा पाऊस झाला हे तर. हो झालं चहा पाणी.
काय चालय हो चाय पाणी चालय.
हो हो. काय म्हणता, काय बोलले तुम्ही?
हा म्हटलं नवीन काय असं छंद वगैरे काय? जोपासलाय अजून.
नाही सध्या दुसरा तसं छंद काही झोपसलंच नाहीये काहीच.
नाही का ती सध्या त्या मॅट रांगोळ्या वगैरे बनवतीय ट्रेंड आहे ना त्याचा सध्या.
हो हो ट्रेंड आहे. घरीच करता की.
हा घरीच करते.
छान आहे.
बाकी मग काय वाचन वगैरे चालू आहे की नाही.
हो हो. वाचन वगैरे काय चालू असतंय केव्हातरी किंवा असं काही वेगळं. युट्यूब वर वगैरे किंवा पुस्तकं आहेत. वाचन आहे.
काही तरी विरंगुळा पाहिजे ना.
हो आहे हो आणि आज बाकी. मुलांचा अभ्यास वगैरे घेण्यामध्ये वेळ जातो संध्याकाळचा. बाकी असं हो हो हो. हम्म.
हॅलो आवाज येतोय.
हो येतोय येतोय. मध्येच हे होते ब्रेक होतंय, पण येतोय. हम्म, रेंजच प्रॉब्लेम आहे हो बर.
आता या शाळा सुरू झाल्या परीक्षा चालू होतील आता.
हो पुढच्या महिन्यात दहा तारखेपासून आहेत.
हो ना? हम्म. ते काय मुलांना क्लासेस लावले तरी घरी लक्ष द्यावंच लागतं.
द्यावच लागतं. हो पण सध्या मी काही क्लास लावलेला त्याच्यामुळे घरी घेते अभ्यास. करतात थोडीफार हा. जोपर्यंत ज व्यवस्थित जमतय तोपर्यंत घ्यायचं नंतर क्लास लावायच. असं आहे. आणि परत कशाला दिवसभर अडकून राहतात ना मग सकाळी क्लासला जा शाळा संध्याकाळी आल्यावर त्यांना बाहेर खेळायला वगैरे पण नाही मिळत. त्याच्यामुळे मग काही सध्या क्लास ना हम जेव्हा संध्याकाळी त्यांना क्लास वगैरे नाही
हा हाहा बरोबर अरे वेळ आहे ना तुम्हाला त्यामुळे घेऊ शकता तुम्ही असं काहीही नाही.
सख्या. आणि करतात असं के पाठी लागावं लागत नाही जास्त करतात. त्याच्या घ्यायला
समोर नसतो तोपर्यंत सगळं व्यवस्थित चालू असतं ह
हा ते आहे मोबाईल बंद करून आ स्वतःहून द्यायचं नाही तर नाही. हो तर नाहीच करायचं. टी व्ही हवी टी व्ही चालू पाहिजे हम. कार्टून दिवसभर. हु कार्टून हु कार्टून बघ तत
चांगलं हो चांगलं
हो. मग तुम्ही कधी द दिवस चालूच असत तुमचं हे कि काम?
हा चालू असतं आता सीझन चालू होईल मग तेव्हा जरा जास्त म्हणजे आता सू ते ऑर्डर घेणं चालू ये.
हा हा.
जस जस सीजन जवळ येईल तसं मग जरा जास्त वेळ देऊन करावं लागतं.
ते हा जेवणाची तयारी वगैरे झाली?
हो चालूए.
दे ही काय बोलते
तुमचे झाली?
नाही करायचीए.
मुलं शाळेतून दुपारची शाळा का?
हा एकाची दुपारी एकाची सकाळी. आले आत्ता आहेत थोडा वेळ खेळायला गेलेत. हम सूप पाहिजे त्यांना प्यायला म्हटलं हा करते थोडा वेळ थांबा.
हो त्यांचा मूड ए जस असेल त्याप्रमाणे त्यांना लागतो. भाजी पोळी सोडून
हो ते आहे.
कंपल्सरी भाजी पोळीच न्यावी लागत असेल?
हो हो ते कंपल्सरीच आहे.
त्यामुळे घरी आल्यावर मग नको वाटत तेच.
नको हम्म.
बरोबर, हम्म.
नोन कधी नॉनव्हेजचा वार असला की नॉनव्हेज पण आमलेट म्हणजे शाळेत शाळेमध्ये नाही चालत. शाळेमध्ये भाजी पोळीच पाहिजे.
हो.
घरी नॉनव्हेज खातात.
अच्छा.
हम्म.
चांगल हाय. आणि या दिवसात असं वाटतं जरा मुलांना तर च टरपटर खावच
हो हो. ते खेळायला गेलेत. मी म्हंटल ती या खेळून अर्ध्या तासात तोपर्यंत बनवते.
हा. कुठलं सूप बनवताय मग?
व्हेज सुप हाय तसं, ‌ हम्म. आहेत. भाज्या आहेत ना घरामध्ये म्हटलं करून घेऊया. उग ते सुकून जाण्यापेक्षा
हा खरच आहे.
हम्म.
त्या निमित्याने भाज्या खा जातात. पोटात मुलां
पोटात पण जातं हो नाहीतर टिफिनला ही नको भाजी ती नको भाजी. जास्त कडधान्यांचीच भाजी नेतात.
हो ना?
हो. कधीतरी अशी कोबी वगैरे दिली तर असं किंवा किचकच किचकत खाणार, पण खाण थोडी खाणार असं आहे.
हम्म.
त्याच्यामुळे असं का होईना पोटात जाता.
बरोबर.
हम्म.
अजून काय चाललंय मग?
पण काय नाही. बाकी आता चालू होती.
हां हां.
हम्म. मी पण असं कधी पार्लरच थोडंसं केलेलं आहे, त्याच्यामुळे असं कधी इन ए केल्या ना की असं कोणाचं करायचं असेल तर बाहेर करते. अजूनचं कुठे पार्लर तर पर्टिक्युलर पार्लर मध्ये जात नाहीये.
अच्छा.
हम्म ते कसं
आत्ता एवढ्यातच केलं का पार्लरच?
हा एवढ्यात म्हणजे असं एक एक दीड वर्ष झालं. पण मी असं कुठे अ गेली नाही अजून ते प्रॅक्टिस साठी तर जावं लागेल ना. त्याच्यामुळे असं कुठे अजून गेली नाहीये चालाय प्रयत थोडे दिवसांनी जाईन म्हटलं.
हा हा तेच म तोपर्यंत होम सर्विस वगैरे असेल असं किचनमध्ये तर द्यायची म्हणजे तेवढाच हात बसतो.
हा बसतो. नाही असं कोण बोलवलं ना, कोणाला समजलं की बोलावलं की जाते असं काही नाही.
अच्छा हा.
हम्म. करते थोडंफार चालू असतं.
बरं आहे तेच.
हम्म. हुं. हुं.
बाकी कय बोलता? हो चालेल करते आता पाच जण म्हटला आधी हेकरून घेते बरं थोडयाशा कपड्यांच्या वगैरे घड्या करायच्या होते ते आवरायचं होतं.
हा हा हा.
ते झालं म आता करायचं.
हो.
हो.
चालेल माझ्याकडे पण कोणी असेल तसं पार्लरचं तर सांगेन मी तुम्हाला.
हो हो.
डायरेक्ट स्वतःचच टाकणारे का आधी जॉब करणारे कुठे? पार्लर
ना आधी थोडे दिवस जॉब करणार काही कसं सगळ्याची माहिती पण पाहिजे डायरेक्ट. ते आपण सगळं करू शकत नाही ना बस त्याच्यात हा त्याच्यासाठीच सिटीत मग करायचंय थोडे दिवस.
हम्म.
हम्म. तुमकं शिकायला पण मिळतं ना बरंच काय-काय सां टिप्स पण सांगतात असं करा ते तस करा त्याच्यामुळे ते असलेला माहिती बसलेलं बरं सगळं. किंवा कुठलं प्रोडक्ट वापरा तुम्ही काय मशनरी कुठली वापरा. प्रय सगळं सांगतात ना.
बरोबर अच्छा ऍडव्हान्स पण झालाय का म?
नाही ऍडव्हान्स नाही झाले ऍडव्हान्समेंट त्या हा तेच मी हे केलेला आहे कट करून इनक्वायरी केली तर सांगितलं म्हणलं सध्या सुरुवातीला बेसिक झाल त्याच्यावर मी सुरवात करेन नंतर मी अँडव्हान्समेंट ला म्हटल तुमच्या कडे शिकेन असं सांगून ठेवलेलं आहे. हम्म वगैरे
हा पार्लर म्हणजे कसं फॅशनशी रिलेटेड येत ना. अपडेट राहावंच लागत.
अपडेट राहावं लागत प्रत्येक जण जस त्यांचं पोशाक आहे त्याप्रमाणे करावच लागतो. हेअरस्टाईल, मेकअप वाले मेकअप मध्ये खूपच हे चाललेलं आहे. बरं हो तुमचं.
चालेल.
त्याच्यामुळे ते सगळं हे करायला आपण डायरेक्ट कधीच करू शकत नाही.
ते
. तशी थोडे दिवस जायचं सराव कराय प्रॅक्टिस करायची आणि मगच पुढे जायचं. हम्म.
कुठल्याही गोष्टीत परफेक्शन असेल ना माप
हा आणि म समोरच्यानी विचारलेला प्रश् नांचं उत्तर आपल्याला पण देता आलं पाहिजे त्यांची समस्या पण सोडवता आली पाहिजे ना.
हो.
एखाद्याने काय विचारलं तर त्याच्यामुळे म्हटले नाही बाबा त चाले हम्म हे बेसिक वर काय सगळं समजत नाय.
हम्म. हम्म. नाही समजत बरोबर आहे.
हम्म अडवान्स करा हम्म. हम्
पार्लर टाकला की सांगा मला.
हो हो नक्की. .
हो चालेल ठीक ये, ओके हा बाय थँक यू.
वेलकम.
तो